बोोलला
सुुड होता
अरे इकडे राहल तू जिमला आज जिमला गेल तू
हो हो का
हा
मर ते जरा हो का
हा
ते घरी दिसला नाही तू मी सकाळी आलतो तर
अ वेर का
आं
घरीच होता अरे
सगळे आलतो नाही आर मी सगळ साडे दहाता साडे दहा वाजता
अरे दहा साडे दहा घलता का?
हा ह.
अरे ते परस होत जालत ग्रांडचं कातरी तेेळायच पण
हो का अरे. आपण आपल्याला जायचो जरसा मनरला
अ म्हणजे आज जायचं होत.
नाही उद्या जवळ वाटलं असत पण मी आज बी गेलतो. मन श्री खांत गलतो हा.
समजगणंततर का?
हो. तर गाडी घ्यायची जरा आपल्याला एक गाडी घ्यायची गाडी
नडीची
हा.
कोण गाडी घेतो.
सिटी उटाकन लेख
बा फ्रिजट डारेक्ट
होन अदी जि टी सक्स फिफ्टीन जिट्टी सिक्स फिफ्टी ते रॉयल इनफ्रड दिणारे डबल सायलेनसरवाली
हां का डबल ॅलेंजरवाले का? बरलेच मोठ गडी म्हटलं.
अरे माहता बावला नाही पूणाला कंपनी न. अरे म्हणजे अरे थोडे पैसे कॅश आहे ते ऊसडी शिकला ना.
हां हां.
ते त्याचे पैसे थोडे आणि मा भावाला पण जायच. ला पुण्याला कंपनी मग गाडी घ टाकव. मग आता युनिकॉन तर युनिकॉनला कारण की युनिकॉन म असं मूडच ते राहिल हो गाडीवर चालवली ते डिजिटलवाल का होते त माहिती का ते डिज लचा काटा खराब होऊन चालला एक तर नाहीतर मग ती जशी झटके मारती राहती गाडी चालेल टायमलागून
कोण त इवन वाण का?
हा.
मला मला घे चित्रे गाडी पण मे बी म कोणा सिलेक्ट करून ठेवलेली.
अरे युनिकॉर्नचा विषय का आला ते मित्रांनच घेतले होते ना.
हा हा.
आ्हीिी सर्विसिंगला गेलो. अरचं काटच बंद ना डायरेक्ट पहिलं सर्वि्हसिंग ला शोरूमच्या वहेर जात नाही दोदा दिन स्विच चालू बंद केलंवर डायरेक्ट मीटर रूटनच झालंय.
अर तिरगी
सेल्फ अर्थय मीटर दाखवतच नाही काही
अरे राव कड जाल.
त्याच्यामुळे म्हंलं जरा गाडी घ्यायचीच तर मग आपल्या गावात बुलेट वगैरा लईच ओ्हरथिंग म्हणजे कोणी वला पाहूनव बुलेटच घेऊन येते.
हां हां.
त्याच्यामुळे म्हणलं आपण जरा हटके घेऊन टकू एख्या गाडी
जिती सहाशे पन्नास मालदर वाटता आपल्या आसपास गावात पन्नास दोन तीन ठिकाणी खेड्यात पडत.
ह. त्याच्यामुळेच ना.
भारी मग तिडी सहाशे पन्नास पण मग तिला आवरच कितीचं आहे काय आहे. आव्हरेज बद्दल किती माहिती काढले दहा त्या गाडीला डायरेक्ट
नाही नाही ते काय बोलले मला, शोरूमवाले बाराचं येईन ना मी आता सध्या नवीन नंतर सर्विस झाल्यावर विषय होईन
हा का?
हम्म
बाराच म्हणल्यानंतर भरपूर आहे.
तेच ना.
हम्म बघाय लागल, बाराच म्हणल्यानंतर भरपूर आहे.
अरे ती गाडी थोडी आपण इकडे ठेवणार आहे?
तुला काय सिटीतच राह हा, पुण्यात एक मग त्यो जर का नाही बोलला, त मग गावाकडे राहीन माझ्याकडच.
हा
जर तू, जर का बोलला टीव्हीएस घेऊन जा तुम्ही, मला नाय आवरणार ही गाडी बिडी.
तर मग त्याला सांगय मग दोनशे ऐंशी दिले.
हम बरंय कसं बी चालतं.
हो मग काय आपल्या जी त्याच्याकडे टीव्हीएस.
हम्म, तू म्हणजे गावाकडे राहशील का सिटीत राहशील?
मी आता सिटीत पाहू एखाद्या वेळेस आता, कसतरी करू सिटीत राहू नाहीतर मग, गावडच बाय चान्स
गावकडं राहिला त चालतो
हा ना, फिरायले पाहू काहीतरी. गावाचं जरा ला येऊन जाऊन करायचं, अकॅडमीला आलेच नाही का आपण?
हा तिकडे कधी ही जाऊ शकतो आहे ना?
हा हा आपल्याला काय दोन्हीतुन कोणचीपण गाडी चालते. हे पहाय, त्यांनं बी वापरली, पेट्रोल त्यालाच टाकणे.
हा हा.
टीव्हीएस जर का राहिली माझ्याकडे, तर एवढं अव्हरेज चांगलं देईन आणि ही त्याच्याकडे अव्हरेज कमी देईन, पैसे दोय एकाच घरातून पैसे जाणार आहे दोन्हीकडं बी.
हा हा एकच घरातून पैसे जाणार.
तेच त इशू आहे ना, एक तर तो हे करीन तो पैसे त्याचं तो मॅनेज करून घ्या कंपनी
हम्म हम्म काय नाय मग काय विषय नाही.
तो आयथिंग आपण गाडी तुला घ्यायची होती तर मग, आम्ही एन एच बी पाहिले रे एकशे सात
हा एन एस एक्स साठ पाहिली ना, मी म्हणजे मी जाऊन आलतो शोरूम ला
हा
कसं काय ती गाडी? सांग बर त्या गाडी बद्दल काही माहिती मांग गेल
अरे ती पण चांगली आहे, ते काय बोलले एक एक पासष्ट बोलले ते.
हा एक पासठ बोलले का? हम्म हम्म बापरे भारी, म्हजे तिचं आवरेज वगैरे काय?
तिचं आव्हरेज पहाय, ती देईन म्हणे तीस पस्तीस लोक
बापर तीसपस भरपूर झाला
हा युनिकॉन पंचाळीसचं बोलत होते. ते युनिकॉन कायच देते पंचेचाळीस आपल्याकडं.
नाही आपल्या साईडला ना रोड चांगला पाहिजे.
तेच ना मग. बजाज ची बजाजची गाडी नाही बजाज ची गाडी अवरेज देते थोडाफार मला एवढं माहिती आहे.
हा बजाजच्या गाड्या प्रत्येक गाडी अवरेज देती. गाडीचं काम जर व्यवस्थित ठेवलं, गाडी व्यवस्थित ठेवली तर मग कोणती पण अवरेज देती बजाज ची.
मग का एवढा विषय नाही.
हा.
ती पण पाहिली होती आम्ही पण ती नाही म्हणलं ती ते पुरे फायबर म्हणे त्याच्यात जर का पडली बिडली जण म्हणे फुटून डायरेक्ट. हम्म हा.
बजाज.
नाही नाही नस ना बजाज ची आहे ना रे ती पण. प्लॅटिना बजाज हा. त्याच्यावरच. अ कोणची हा चांगलीय ते. पण तो नई बोलल ना तो म्हणे गाडी आता आपण मागच्या वेळेस बी सेकंडच गाडी घेतली म्हणी. या वेळेस आता पाय म्हणे कोणती घ्यायची घेऊन टाका म्हणे पहिले कोट्यशन बिट्यशन फाडून घेऊन टाकू म्हणे आपण एक गाडी मग आता. तेच सांगितलं.
बरे ना तसे
हम.
बाकी अजून काय काय काय चाललंय? गाडीच काय गाडी
चालला जाईल तो कंपनीत आता पंधरा एक दिवसात.
हा हा तो चालले जाईल कंपनीत आता.
हम्म जाऊ आपण पाच सहा दिवसानी जाऊ गाडी घेऊन येऊ तीस मग. केला आता घराचे न डन केलं तिना.
हा. घरचे बोलले म्हणजे तिथं ते शीट मॉडिफाय करून नाही दाखवलं. फक्त अशी नॉर्मल मधी दाखवली डायरेक्ट शोरूम कस देत आपल्याला.
हा बस मग नंतर आपल्याकडं राय राहिली. आपल्याकडे राहीन नाही तर मग त्याच्याकडे राहीन. मग तिचं काय एक्झॉस्ट बीक्झॉस्ट बदलू काहीतरी करू.
हा हा सायलेन्सर वगैरे ते बदलून सगळ्या गोष्टी
मग फटाका मारायचं ते एक नंबर मध्ये.
बरं ना तस म्हणजे तु आ ते नवीन मुलांची फॅशन आहे. ति जर गाडी मोडीफाय पोरग वजनदार असल का गाडी बी वजनदार म्हणजे फरक पडतो जरा का जे राहिलं पाहिजे काय रे हम्
एवढं राहिलं पाहिजे.
हम तेच मग गाडी व्यवस्थित असली पोरग जरा का व्यवस्थित आहे मग गाडी व्यवस्थित असाल काय हरकत ये. आणि नंतर दमा दमान सगळ्या गोष्टी होत राहत मग बाकी काही विषय नाही.
हा घराचं पण काम चालू करायचं.
हा मग गाडी घेतल्यानंतर मग घराचं कस डजस्ट करशील? मग गाडी पहिले घेतो घर
नाही नाही गाडी पहिली यायची कारण की मग आपलं इन्कम चालू होऊन जाईल. गाडीचं काय हताय पाच एक हज रुपयाचईन
हम् हम
बाकीचे मग घराला चालू हो दे ना पैसे ना इन्कम मग मा म्हणते पैसे देणार आहे ममध्ये ते सात ह मामा ते पाच मावशी ते दोन मावशचा मुलगा पण मला दोन मावश आहे ना ते्हा दोन दोन देणार आहे बोनी पण त्यांचा एक मुलग हा त्यां स मुलगा एक हॉटेल मॅनेजमेंट करतो दुबईला त बोलला का मी देतो हा मी येतो तीन साठ जन मला कॉल करून एक
ारी तुमचे म्हणजे संबंध चांगले असेल त्यामुळे तेवढे पहि देत अस कारण की बोलण चालणं येणं जाणं
हा अर त्यांची सगळ्याची घर येले त्याच्यामुळे ते बोलले का मग करून घ्या पैसे काय नंतर देता येईन म्हणे
हा बरोबर सगळ्यांचे वेळडला असेडलं अस त्यां याार गदनी प दलन
नंतर नंतर सगळे्या येत ते कि आपले गावातले संबंध त्यांच्याकडून घेऊ तकडून टाकू दोनक
हा मी देेऊन टाकणार पन्नास शेकला म्हणजे पन्नास एक हजार कि एक हजार लाख
हा थोडे मार
हे बँक बँकच ज आमच बँकचा विषय सारख बा त्याच्याबद्दल ती जर नाही चार पाच लाख रुपये तर मग तुला दोन तीन लाख रुपये देतेत घरा घरासाठी वगैरे आपले संबंध चांगले त्याच्या नके द्यायला की हरकत नाही
तेच अ
हा बागकी विषयहि देऊन सांगूतवढं
काय घर मग घर पे आपण एकदाच करून घेणार गाडी कशी एकदा येतोय
हा
घर बी डारेक्टडयरेक्टीओपी बओपी मारून घेऊ फडश वेळच्या क्लिअर कट म्हणे फिटिंग विटिंग प्लास्टिक ह अरेल स